जुई
सगळी गँग झोपली काय?
होय बारकी मोठी सगळी झोपली.
भैया?
झोपले.
बरं आता ही एकदा बोलूया आणि मग उद्या एक होऱ्या म्हणजे सात होते तुमचं पूर्ण.
अव्वा! कालचा एक आजचे तीन झाले चार हा.
अजून एक उद्या करूया की सकाळी.
चालतय की.
तीथं जरा मम्मी जागींयका बघतो. आपला फोन झाल्यावर
सगळ्यासनीच दमवा तुम्ही. आम्हाला खरं तुमचे पहिलं पेमेंट आले की पाचशे पाचशे रुपये पाठवायचं आम्ही आमच्या वेळेत न वेळ काढून तुम्हाला
हो साताय
वेळा बोललोय.
हो मॅडम चालतय की.
अहो मी पण त्या कामासाठी हे केलय. म्हणजे ते सगळं नोंद वगैरे केली. नाव वगैरे दिलं. सगळं ते - - म्हणजे काय काय मागतात. ती सगळी त्यांना माहिती दिली.
होय होय ते घेत्यातच प्रोफाईल त्याच त्याच्याशीवाय तयार होत नसतय. मी सांगतो की. तुम्हाला हे वर्क काय हाय ते समजवतो म्हणजे मला ज्यांनी समजवलय ना ते सांग आता मी ॲड केल मी प्रोफाईल माझ तयार केल माझं प्रोफाईल तयार झाल्यानं तर त्यांनी मला आता टास्क दिलाय की क फोन अ फ्रेंड म्हणून. फोन अ फ्रेंड म्हणून मग मला त्या - त्या तीस जणांना कॉल करायचय. कुठल - कुठल्याही पहिला त्यांचा रूल काय होता. की जे जे ह्या इव्हेंटमध्ये ऍड आहेत त्यांनाच करायचं. पण काय तर मिसअंडरस्टँडिंग व्हायला लागली वाटत. म्हणजे कोण कुणाला पण फोन करायला लागलं. वेळ काळं कायं कळेना असं कायं तरं अं इशूं झाल्यांमुळे मगं त्यांनी कायं म्हंनले. तुम्हीं स्वंतः स्वंतःचं फ्रेंड्सलां किंवा फॅमिली मेंबर्सला कॉल करां.
हां कां हां.
मगं आंता हे माझे तीस कॉल कंम्प्लीट झाले नां
हां
की त्यां त्यांच्याकडे जरं प्रोजेक्ट कुंठला आंला असेल तरं मगं परंत त्यांनी मलां पुढचं प्रोजेक्ट देणारं किंवा टास्कं देणारं की हां हां टास्कं म्हणजे पूर्ण करणारं त्यांचं व म्हणजे ते सांगितलं असं रेग्युंलर नसतं वाटतं हे असं असं कांहीं तरं हांय.
हां बरं मलां सांगा तुम्हीं जे कामं करतांय की नांय आंता
हां.
हां मगं तुम्हीं कुंठलं कुंठलं कामं सिलेक्ट केलंय.
तसं काय सिलेक्ट करायचं नाही हो त्यांच्याकडेच जे वर्क येतंय त्यांतनं त्यांनी आपल्याला निवडतांत आपल्या प्रूफ म्हणजे आपं पणं किती, म्हणजे आपणं हे कामं करूं शकतोय कां नाहीं हे त्यांना कळतं की आपल्या एज्युकेशन वरनं. त्यांच्यावरण मगं ते आपल्यांला कामं देत्यांत.
हां मलां ते मी मं म्हणजे ते आलतनां आपको लिखना पसंद है पडना पसंद है सुननां पसंतये ती कायं कायं हुतं ते आलेलं नां मगं मी लिखणांत असं त्यांच्यावर क्लिक केलंय. मगं ते आंता कायं ये तयं त्यांच्यावर आपकी लायक जबं कामं होगां तो तबं आपको बताऊंगी असं
हां हां हां तसंच येतंय खाली तसंच येतंय.
हां मगं तेनी ते अं म्हणजे ते अं मेसेज कंपनीस आल्यांवर कसं टोन पडतंय की नांय.
हां हां
ते बेलचं नसंतय कां चित्रं ते चालूं करां म्हणलं व्हतं. म्हणजे ते कायं पडतंय की कायं म्हणत्यांत ओ त्यांला, हां नोटीफिकेशन मगं ते चालूं करां म्हणल्यांवर मी चालूं केलं अलांव पणं केलं म्हणजे त्यांनी कामं पाठवलं की आपल्यांला ती नोटिफिकेशन येणारं कायं.
हां तसं असतंय ते.
बरं होईल घरांत बसूंन बसूंन तेवढांच चार पैशाचा आंधार होतोय हो.
हो तेवढं हांय सोंडा. मगं तुम्हीं कायं करणारं हांय आषाढी एकादशीला?
आम्ही आषाडी एकांदशीला बघूं आमच्यांत कायंम साबूंवडे असत्यांत बघुंया ठरवूंया अजूंन कायं फिक्सं नांय.
मलां तरं ते खिचडीच खाऊं वाटतं न्हांय. मी ह्यां वेळेलां वरीचे वडेच करणारं होते मम्मीने मलां हे आपप्यांचे आयडिया दिली.
मी तुम्हांला सांगू कां कायं करायचं माहितीय कां तुम्हांला सिमपल कमी व्यापांत आणि कमी ह्यांच्यात तुम्हांला सांगतो रात्री झोपतांना वरी भिजांयला घालूंन झोपायचं. म्हणजे आपणं तांदूळ कसं भिजायला घालतोय की न्हांय.
हम्मं
किंवा आपणं इडलीला कसं तांदूळ सकाळीं भिजांयला घालतोय.
हो
तस उद्या सकाळी तांदूळ भिजायला घाला संध्याकाळी ते बॅटर म्हणजे एक किलो वरी जर भिजायला घातली तर त्याच्यात एक मुटच शाबू टाकायचं म्हणजे ते चिकट पणा यायसाठी फक्त. ते सकाळी भिजत भिजायला घालायचं संध्याकाळी वाटायचं त्याच्यात सोडा, मीठ वगैरे टाकायचं आणि ते मुरायला ठेवायचं.
हम्
आणि दुसऱ्या दिवशी त्याज्या आपण आंबोळ्या कस करतोय ना तस मस्त आंबोळ्या होत्यात. आपण बटाट्याची भाजीत मिरची, हळद वगैरे घालून करतोय तीच शेंगदाणेच कुठ, मिरची घालून करायची.
ते सगळं बरोबर आहे खरं तुमच्या आजीनं पावशेरच शाबू आणि पावशेरच वरी आणली आहे.
हा मग पावशेर वरी तुम्हाला बास होत्या वहिनीसाहेब. किती माणसं आहेत तिघं तर उपवास धरणार.
आओ खरं सकाळ संध्याकाळ असतोय ना उपवास. मग सकाळी वेगळं करायला पाहिजे आणि संध्याकाळी वेगळं करायला पाहिजे.
मग होयच सकाळी म्हणून तर सांगतोय सकाळी वरीच्या आंबोळ्या करून खावा.
नको संध्याकाळी वरीच्या आंबोळ्या करतो कसं होतंय अ ते तेलकट वगैरे खिचडी बिचडी केलं कनय संध्याकाळच मग ते तोंडातल्या तोंडात फिरतय.
मग आता काय करा माहित आहे का उद्या संध्या काळी सकाळी भिजायला घाला सकाळी वाटा आणि दिवसभर मुराई ठेवा.
हा मग परवा दिवशी सकाळी काय करू जरा सांगा?
परवा दिवशी सकाळी उपवासच सोडायचा असतोय ओ मॅडम
आहो मॅडम आषाढीच्या दिवशी सकाळी काय करू संध्याकाळी आंबोळी झाली साध दु दुपारी काय करू
सकाळी शाबू करा आणि दुपारी सकाळी नाष्टाला
एकच टाईम करतोय आम्ही काय दोन दोन टाईम एकच टाइम कायतर. हेनी खिचडीच कर म्हणणार सोडा मला खिचडीच करतो सरळ.
नाहीतर काय करायचं शाबू कनय वाफ भिजवाय भिजायला घालाय संध्याकाळी
हम्म कशाला काढतीयेस ग?
ऐका की ते भिजायला घालायचं आणि शाबूच वड्यात बटाटा वगैरे कसं घालून आपण सगळं मिक्स करतोय कनय
तस सगळं मिक्स करून घ्यायचं वड्यासाठी. ते नाही इडलीच्या भांड्यात ठेवून वाफवून घ्यायचं दहा मिनटं.
ते बघितलं मी ते आणि प्रीमिक्स असूतय ते.
ते परत तळायचं कुरकुरीत होत्यात वड आणि खराब होत म्हणजे तेल राहत नाही त्याच्यात तेलकटपणा राहत नाही.
बघितलय आजच बघितलय मी ते खर लय याप वाटत नाही हे
वाटतंय
वाटत नाही मग
मग तुम्हाला साधी सारळ सरळ सोपी आणि सोजवळ चार मिरच्या कराकरा कापायचं दोन बटाटे कराकरा कापायचं हालवायंच तेज्यात शाबू टाकायच हालवायच शेंगदाण कुठ टाकायच खायचं अन् गप्प बसायचं तुम्हाला जर लय व्याप वाटतं असेल तर नाही तर ज्याला- त्याला सांगायचं. नाही ऐका, ज्याला -त्याला सांगायचं इथं शाबू हाय, इथे शेंगदाणे हाय, इथे मिरची हाय इथं तेल हाय. सगळं मिक्स करा आणि खावा. तसं नसलं खायच तर, शाबूचा एक घास खावा, मिरचीचा एक घास खावा, बटाट्याचा एक घास खावा. तेल जरा प्या असं सांगायचं.
आणि मला जर कोणी विचारलं तुला हे कुणी सांगितलं, ते पहिलं नाव तुमचं सांगणार.
न्यू रेसिपी म्हणायचं, न्यू रेसिपी.
नाही सध्या हेना आता खिचडी आवडत्या. ते रोज जर दिलीप मामांच्यात जाऊन खिचडी खाय लागलाय, तर मग तुझा भाऊ पैसे नाही तर सकाळी नाश आता सुद्धा घरात करत्यात. सगळे -सगळे मला काल हा, काल पोहे कर म्हटले. नाही परवा दिवशी मला म्हंटले, बाहेर गेले घरात होते काय का नाश्ता करू का म्हणताना नको म्हले, गेले बाहेर. फिरून तेन आले, आल्या- आल्या मला म्हटले परवा शेवाळ्याच उपीट खात नव्हते कधीच. मग परवा मी म्हंटलं नाही का, मांड, गवंडी आलते करून दिलं. मग ते शेवाळ्याच उपीट केलेला आवडलं, मग मला म्हटले गोड शेवाळ्या कर. बरं ठीक हाय म्हटल त्या परवा दिवशी गोड शेवाळ्या केल्या. काल सकाळी म्हटलं नाश्त्याला काय करू का? तर म्हटले मी म्हटलं काय करू? तर पोहे कर म्हटले, मग काल सकाळी पोई केले आणि आज सकाळी परत शेवाळ्यात उपीट केलंत.
हा.
दुपारी काय आज, हा दुपारी येऊन जेवले, दुपारी होते जेवायला आ
म्हणून, म्हणून माणसान ध्येनात ठेवायच परिस्थिती आपल्याला शिळी भाकरी आणि चटणी खायला शिकवत्या. त्यामुळे पैसा असल्यावर माणसाण लई माज करायचा नाही.
त्यांना किती वेळ सांगितले, त्यांनी ऐकत नाही काय करू मी आता परवा बड डलो कि मध्ये जो पैसा मध्ये जे पैसा खर्च केलासा म्हटलं. ते जर आता साठवल असत तर, एवढी तगी आली नव्हती, नसती म्हंटलं. वेळच्या, वेळेला जरा साठवून ठेवलास. नाही तर माझ्याजवळ दयाच होत, तुम्हाला माहिती हाय माझ्याजवळ पैसे राहत्या म्हणून. त्यांना माहित आहे वो माझ्याजवळ पैसे आहेत, त्यामुळ ते माझ्या सारख माग लागलं, तुझ्याकडे आहेत की पैशे, घे जा की तुझ्याकडे आहेत की पैशे, घे जा की म्हणतोय.
कस कुठलं?
पण मग ते मी हुशार आहे मी पैसेच काढत नाही, त्यांच्या बडेसाठी साठवत नाही व्हय दरवेळेला, ते त्यांना माहित हाय. मग ते आता मला देत नाहीत वयन ही करत नाही आता तसं पण बाजारला म्हटले तुझ्याकडचे घेऊन जा. माझ्याकडे पैसे नाहीत म्हटलं, माझं मागच लागु नका, मी करतच नाही म्हटलं, स्वयंपाक कांदा एक कांदा नव्हता घरात मगाशी. मग परत बाहेर गेले, कुठन तर पैसे कोणाला तर मागितले. मला म्हणते पाचशे रुपय देतो, पाचशे रुपयात काय आणायचं ते आण, मी म्हटलं पाचशे रुपये पुरतं नाही म्हटलं सगळं संपलंय काय -काय
हा.
म्हटल, काय माहीत नाही तुझ तू बघ, म आईला म्हटलं पैसे हाईत?
कांदाच झालाय, ऐंशी रुपये किलो.
आं. आई आईकड पैसे आहेत आई काढना, आईला म्हटलं आई पैसे द्या म्हणलं, या बाजारला पैसे नाहीत म्हणलं. म आईन पाचशे रुपये दिलं, म, पाचशे रुपयचा बाजार घेऊन आलो. कॅश कॅश, रूप कॅश बाजार घेऊन आलो आणि आता ऑनलाइन ठेवलंय, गवंडी असत्यात ना कॉन्ट न्यूजले मग गवंडीला आता उद्या काय करणार पाच किलो साखर एकदमच दोन पिशव्या दुधाच्या, दोन दह्याच्या पुढ्या जिरां आणि तिळे एक घेऊन येणार आहेत परवा चिकन केलं त्याला तिळ आणि मला जिरं नव्हतं.
होय की आव घरात लै वस्तू रात तेत वहिनी तुम्हाला सांगू आमचं बाजाराचं बिल केलं साडेतीन हजार रुपये बिल झालं. साखर, पावडर तांदूळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ, वटाणा हिरवा
हम्म.
मटकी आणि छोले आणि ती सोया चंक्स तेवढंच भरलेय बघा साडेतीन हजार रुपये बिल झालं अन् चार लिटर तेल.
तुम्ही आता झोपणार आहे?
नाही.
झालंय मग परत करू का उद्या करूया?
उद्या करूया आता.
चालतय चालतय झोपा मग.
हा हा.
गुड नाईट.
गुड नाईट.